हा बोला.
हा काय करायलाय?
काय नाही बघा, आता चहा पिले आणि बसले.
हा हा आणि काय निवांत? हा निवांत.
निवांत च आहे बगा. पाऊस पडला पाऊस पडल्यामुळे निवांत. हा मगाशी पडला.
हम्म, कुठे म्हणजे कुठ कुठे राहता तुम्ही.
ह इकड इचलकरंजी.
हा हा. ते च मठ हा चहा नाही घेत चहा म्हणजे नाहीच घेत शुगर आहे त्यामुळे चहा घेतच नाही.
होय हा.
अ आणि काय मुलं वगैरे बरे आहेत. मोठे आहेत काय लहान आहेत अजून.
मोठीे आहेत. एक ग्रॅज्युएशन झाले आहे. एक अकरावीला गेलाय मुलगा.
मग हाय की.
हो. आता निवांत आहे म्हणायचं.
हा कशाबद्दल काय तुला रेसिपी तेन पण वगैरे सांगू मी. म्हणजे आमचं आम. मच कस. सांडगं-सांडग्याच पापडा हाय. म्हणजे सांडग्याच पापड म्हणजे. ऑर्डर घेऊन आम्ही करून देतो नई.
हा हा.
मग त्याच्याबद्दल जरा सांगू काय आम्ही. य ववता बदल हम. मग आमचं नाहीतरी. असंच लांबड शेवाय. सांड. कुरुड्या. डिस्को. आ जर जर उडदाच पापड. असं आम्ही करून विकतो कस जस ज्यांना कुरुड्या, आम्ही दीडशे रुपये किलो. ती हा भिऊन कातो तीन दिवस पाण्यात घालायच चौथ्या दिवशी काढायचे त्याला चौथ्या दिवशी, फेटून म्हणजे तीन दिवस पूर्ण पाण्या ह आणि दिव पण किंवा साडी फिरू. शकतो आणि पाऱ्या दिवशी आम्ही घालो्यायला अस करतो लांबड पण तस करतो होय. आणि तुं कस ते कसं लांबडाचे असं अ भेळ मग चकली करत क काय कोल तांदळाचा.
म्हणजे तांदळाचे चकली ऐवजी तेे लांब घालायच हा हा.
ब लाबवढतो आम्ही ल लांबलचक वढ तोल अ म त्याल लांबड म्हण तोमी हा मग चकल्या कसं ते य पो डिस्को सांडक्या मध्ये चकली प्रकारचच येतय म डिस्को नाही तरी ते हे हे करतो नई गोल चकली सारखं का असतंय ते ते करतो ते पण दीडशे रुपये, कुरुड्या पण दीडशे रुपये. लांबड्या सग पण दीडशे रुपये, उडदाचे पापड नाही तर तीनशे, रुपये किलो. सगळं साहित्य आमचंच होय तांदळाचं पण हे डिस्कोच पण सगळं. सगळं आमचंच आणि ह्याच तिखट सांडगे पण. तीनशो रुपये किलो.
हा.
हा असं तर तिखट सांडगे मी नाहीतरी अ निम्म नयतरी तुरीच डाळग येत वा.. म्हणजे अ. पण मी असं बारीक ते करणात भेटतय की दुकानात. तस आणतो मग ते एक पंधरा किलो घ्यायच मग बाकीच नाही एक, दहा किलो बाकीच्या डाळी मटकी मुग मूगडाळ किंवा मूग आणि हे उडदाची डाळ. चलस, तर आणि मसुऱची डाळ असं ते सगळं, सगळ्या, प्रकारच्या डाळी, पण त्याच्यात थोड, थोड, सगळं घालतो जेणेून किलो. एक एक किलो आस घालून, एक पंचवीस किलो च आम्ही त्याच दळन तयार करून ठेवतो बा हा.
होय.
हा. आणि ते विकतो मॅ ग ते करून मग थोड बसून नाही तरी मळायचं बुक त्याच जरा वापर चांगलं, क्वालिटीच काश्मीरी बुक्का वापरायचं, थोडं घरची चटणी घालायची. ची. जरा हिंग, हिंग, पुरतं टाकायचं आणि मळायचं आणि जर तेल लाउन मळून घ्यायचं नी, हे करायचं चांगल चोडायचं. ते जरा म्हणून आम्ही हा. नाही सुून नाई आहे की सुनहाय हा सून आहे दोघी आहे चलास, तर भाऊज एकटे हाय घरात. मग एक जण त्यांनी कसं तिझं कस स्वयंपाकसी आठवायचं ते करून घेतो. पाठ.. फिलॉसोपीट रोज आठवत होत. पाच फुट सात किलोचं आठवत होत म्हणजे तेवढं करुन वर्ण घालून लवकर सकाळी साडे शेताला जायचं ते सा साडेसात पावणे आठ पर्यंत खाली यायचं दोघी जण एकजण भरुन द्यायचा एकजण घालायचं ह.
हा.
ह असं करत होता मग ते तसं करून यायचं यायच त्यांनी कसं त्यांचं बाकीच काम आवर रुन बसत दोघी म माझं काम काय म सांडग्याच पीठ तेन मळून घ्यायचं. आणि माझं मी ते तोडत बसायचं ते तोडून झालं की त्यांचं सगळं आवरतय जेवण खाणं सगळं आवरून चोरून ज आवरतोय त्यांनी पण जरा धरत्यात. मग ते सगळं आवरलं की लगेच मग सगळं झाल उडदाच पापड एक किलो लाटायचं रोज असं करून म्हणजे सकाळचं ते सकाळी पहाटेचं ते लवकर उठुन ते आवरायचं त्याच्यानंतर मधल्या वेळेत माझं ते सांडड्याच रोज दोन किलोच सांड तोडायचं आणि रोज एक उडदाची म्हणजे एक किलोच पापड करायच. म्हणजे जेणेकरून आलाही हा, हा होय. त होतय मग. ते जरूर जास्त दोन किलो तीन किलो म्हणजे लोड होतय अंगात लई म्हणजे आळस येतय नई. ह. सकाळी लवकर चारला उठून पसन म्हणजे एक टाक म्हणजे होत नाही. मग ह्या पद्धतीन आम्ही करतो हा.
हा, हा.
मग ते काय तस येईल तस तरी पण हयावर्षी आमचच भरपूर ब भू विक्री झाली. भरपूर फायदा झाला आमचा पण.
होयना.
हा.
ह्या वर्षीऊन पण होत जास्त
होय जास्त. तुन होत मी आता परवा परवा इकडं बंद म्हणजे या आता मध्ये सुरुवातीला ऊन होतच की पावसाळा लागल्यानंतर पण
हो.
हा. आणि त्यावेळी मी बंद केलो म्हणजे हे करायचं म्हणून तरी शेवटला पण आणि नाही. म्हटलं तर एक तीस, पस्तीस किलोच मी तिखट सांडग्याच झालत माझं. तरी आणि परवा आणि शेवट बायकां नाही ओ ऐकनात पाहिजेत म्हणून म्हणाल्या म्हणताना मग त्यांच्याने त्यानी कसं केलं? अ हे आपल्याला पण घेतल्यात आणि आपल्या पै पाहुण्यांना पण सांगून ते ते टेस्ट हाय म्हणून त्यांना पण सांगितल्यात त्यामुळे त्यांना परत परत आणि द्यायला लाग आलं मला आ हा असं करून माझं म्हणजे भरपू आ होय मी पूर्ण पूर सगळं ऊन माझच हो. पूर्ण त्यांनी कॅरी बॅग माझ पॅकिंग करूनच देतो नाही मी.
हा, हा.
हा सगळीकडे खप आपलं चिंचवाडला खपले इंचलकरंजीला गेले गावात तर भरपूर गिराईक झाल. या वर्षी नाही म्हटलं तर माझा जरा कमी तीन, साडेतीन क्विंटल ज्वारी म्हणजे अ तांदूळ. तांदूळ खपलं बाळ ते करायला. होय साडेतीन
आम्ही गव्हाच्या करतो तांदळाचं म्हणजे असं एवढं असं खाल्लं जात नाही आम्हाला.
हा नाही गव्हाच्या भारी होत्यात सोडा. ते गव्हात
ते कस सवय आहे ना आम्हाला गव्हा तांदळाच्या पण केल्या दोन किलोच्या पण गव्हाच्या त्या तीन किलोच्या गव्हाच्या जास्त लागतात.
जास्त लागतात. तर खरं गव्हाच्या खुसखुशीत लई. आणि हे पण उद्यात हे आंबट-आंबट येत. आंबट पण येतेय. आम्ही करतो का नाही तांदळात.
मी पण तांदूळ भिजत घालूनच केलेले. तीन दिवस भिजत. घालून तुमच्या सारखं चौथ्या दिवशी हे करून मग केलेलं. मग हि तर कोण-कोण विक्रीला दे म्हणजे घेणारी ती त्यांनी काय वाटतं. दळून आणतात काहीतरी.
नाही-नाही आम्हाला नाहीच जाव ते पटत. आणि ते चांगलं होत नाही. काळ दिसतय ओ ते.
मी विकत कधी घेतलं नाही त्यामुळे एवढं काही हे नाही. ये हिथ म्हणजे होती एक जण. मग तिला सांगितलं असं भिजत घालून कर ते शानीनं सुकवलं तांदूळ. परत त्यात काय-काय घातलं. आणि हि केलं तिनं केलं पातळ. आता काय म्हंटलं करायचं वत म्हंटलं आता आणि हो रिकामी.
होय कि.
किते.
होय यायल तर पाहिजे उगंच काय ते करायचं नाही. आमचं सकाळ मी सगळं चुलीवर बाळ आमच सगळं चुलीवर करून घेतो नाइ मोठ चुल आणि मोठ आमच दहा-दहा किलोच पातील आहेत. दहा किलोच्या पातीलात मी पाच किलो, सात किलोचं पीठ आठवून घेतो.
हम्म, हम्म.
हा म्हणजे ते व्यवस्थित पीठ शिजतंय तेज्यात नायतर अस हे होत नाही आणि सात किलो तेन आठवाय असल तर आमचा मुलगा धरतोय आम्हाला म्हणजे अ फिरवायला जरासं हा मो त्याच्या मोठ अस लांबड हे आहे आमचं ते पिठ हलवायचं अ रवी ते रवीन आम्ही मी पीठ घातलो तर तो मुलगा आमचा हलवून देतो. मग ते जरा बरं पडतय हा म्हणजे ते पाच किलो च आम्हाला म चालतय हा एक जण घालून एक जण आम्ही हलवून घेतो पण सात किलोच असलं की जर ताकद लावाय लागते नई.
हो.
हा. मग त्यावेळी काय करतो भराभरा हा त्या दिवशी लवकर उठून त्या दिवशी लव कर भराभरा घालून घेतो म्हणजे भरपूर असतय पीठ त्यामुळ वेळ हुतय म्हणून लवकर आवरुन घेतो हे हुतय.
ती लवकर केलेलेच आणि बरं पडत्यात कुरवड्या
आणि ऊन लई होत ह्यावर्षी आजब
होय. आम्ही पण फेपूरवारी पासूनच आमचं चालू झालत त्यामुळ काय उन्हाचा प्रश्न नाही. इथं एकीनं बोलवलेलं ऊन काय बाई मला सहन होत नाही सावलीत बोलवत जा म्हटलं लवकर उठ, लवकर उठते मी वाटल्यास.
होय की हं, करायला धराय ला गेल्ता होय? हां. होय मी पण आमच्या शेजारी, आं शेजार ए आमची पण तिथं ती एक असं भाड्यानं राहिल्यात. ती पण म्हणाली काकु मला विकत द्या, मी म्हटलं अं पोरा तुला आमचं चूल हाय. तुला मी तू सगळं तयार कर, मी तुला मी शिकवतो आणि त्या पद्धतीने तू घाल म्हण ल, तिला मग ती पाण्यात तांदूळ तिला सांगितलं होत तेवढं तीन किलो पाण्यात तांदूळ घातली. परत न्हाईत. तरी त्याला फेटलीस मला विचारून म फेटल्यानंतर मग म्हणाली काकू का घ्या सवर आटवून देतो नको म आमच्यात हाय चुल पेटवलेलं, तुला करून देतो. त्यादिवशी आमचा पण पाच किलोचं आटवलं होत. मग तिजं पण तीन किलोचं आटवून दिलो. मग ती घातली, तिला एकदम एवढा आनंद झाला की मी म्हणजे जणू काय मला ती आयुष्यात पहिल्यांदाच ती सांडग असं अ करून ती स्वतः स्वतः स्वतः केली त्याचा लई आनंद झाला आणि त्याला म ती म्हणाली काकी मला अस विकणारी जी म म्हणजे व्यक् ती असत्या ती अस जणू काही स्वतःचा माल खपू दे म्हणून असं सांगत्या जी पहिल्यांदा मी ऐकलो की बाई तू असं करू नकोस तू मी तुला शिकवतो विकणारी बाई मीला शिकवतो तू करून घे म्हणून सांगणारी पहिलं वक्ती तुम्ही म्हणाली ती मला.
होय की हा आता आपल्या आपल्या पायद्यासाठी ती अजून कस लहान आहेत मुलं आता अजून आयुष्य हाय पुढ जरा शिकली तर घालल तर ती. करल तर पुढच्या वेळी.
हा.
आणि मग उडदाचं पापडाचं पण तसंच म्हणाली मला करून देणारा काय नाई म्हंटलं तुला मी म सगळं दळून आण मसा